नुसता मीटल चालत आणि त्याून बोलाय नुसता
हम्म बोला की
हॅलो ऐकत आहे काय तुम्हाला राज्य आणि राज्या वा हे वाघरी प्रकल्प पाहिेत न म पासे तुम जल काय जव माहिती आहे तरी काय काय पुष्टटक दिन
नाही
सातच रुपया मध्ये काय नव्हतं याबद्दल
असेल पण मी वाचल नाही बघायला
गर सांगतो का तुम्हाला जिल सांगतो आणि तिथ वायगे कुठ कुठलं कुठं ते सांगतो उत्तराखंड मध्ये एक वेग्य प्रकल्प आहे राजस्थान म उत्तर प्रदेश, बिहार.
ह् अरुणाचल प्रदेश हा
मिझोरम पश्चिम, बंगाल झारखंड, ओडिसा छत्तीसगड
मध्य प्रदेश हम्म
ते लही ग ना
तट
आंध्र प्रदेश
क
हे उडाय म्हणजे एक दोन तीन चार पाच सज सात आठ नऊ दहा अकाररा बारा तेररा चौदा पंरा सोळा सोळा राज्यातनी ह व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्प म्हणजे, व्याघासाठी केलेला प्रकल्प. वाघवाढ्यासाठी. वाघ? हं.
हो म.
साबळ रंजन, ओ व आपल्या देशात वाघ कमी हायेत की नाही, ते वाढण्यासाठी. व्या व्या व्याग्र ते कसं करत्यात? मग कुठं कुठं आहे व्याघ्र प्रकल्प? उत्तराखंड मध्ये एक हाय, दोन आहेत. एक जिम कार्पेट आणि राजाजी दोन आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दुधा दुधवा, पिलभीर आणि राणीपूर आहे. दुधवा पिलबिर आणि राणीपुर हे उत्तर प्रदेशमध्ये.
हं.
बिहारमध्ये एकच आहे वाल्मिक, वाल्मिकी राष्ट उद्यान पन आहे. राष्ट्रीय उद्यान मध्ये पण आहे. आणि अभयापया आणि व्याघ्र प्रकल्प पण हायत तिकडे. झारखंड मध्ये पलमाऊ. म्हणजे प्लामू.
आसाम मध्ये मानस आय एम पी आहे. आसाममध्ये मानस नामेरी ओरांग हे तिनही पण आय एम पी आहे. ना मानस नामेरी ओरांग आसाम मधला आहे. अरुणाचल मध्ये पक्के पक्के, नाम टक्का, का कामला कमलांग, अरुणाचल मध्य प्रदेशमधलं. मिझोरम मध्ये डम डांपा, एक. पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आहे आणि बक्सा. सुंदरबन आणि बक्सा हे दोन्ही अभयारण्य पण आहेत आणि राष्ट्रीय उद्यान पण आहेत. दोनीही पण. पश्चिम बंगालमध्ये, आता इंडियाच्या मॅप मध्ये बघलं की, अभय हो- हो ते कुठल्या -कुठं कुठं? अ म्हणजे व्याघ्रपटूपा आणि अभयारण्य आणि उद्यान एकच आहे बक्सा आणि सुंदरबन हे अभयारण्य पण आहे आणि बक्सा- अभयार अं- भाषा आहे राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि त्या- राष्ट उद्यान मध्ये व्याघ्र प्रकल्पना आहे दोन्ही पण- ओडिशा मध्ये- सिंपी अ सिंपलीफाय-
हम्म.
होर ओडिशामध्ये पण दोन वेळा- क दोन- तीन वेळा सिंपली पाल आले. तीन वेळा म्हणजे अ अभयारण्यामध्ये पण हा- उ अ राष्ट्रीय उदन- व्याघ्र प्रकल्पामध्ये- ह. सत्पुरुष सत्पुरुष या- हे सगळं- ओडिशामधला, छत्तीसगडमध्ये उदंती सिदंती होय का? अचानक माराय येत आणि इदा इंद्रावती एकय.? हो कुठला ग? छत्तीसगड- आता आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर हा एकच अ -व्याघ्र प्रकल्पाचा- उद्यान आहे-
हम्म.
आणि तमिळनाडूमध्ये अन् अण्णामलाई, मधुमलाई, सत्यमंगलम, श्रीविल्ल अ पुतूर मेघामलई असं आणि चार कुठं तमिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये बांदीपूर. एक नि आणि निर्गिरली. तेलंगा तेलंग तेलंगामध्येध कावल अम अमरावती. मध्य प्रदेशमध्ये काना, पेंच, बांधव बांधवगड, रातवानी बांधवगड, रातापानी, विरास अ विरागस असं, दुर्गा दुर्गावती. हे होतं. राजस्थानमध्ये अ रामगड, वि विषारीधारी रणथमबोर.
हम्म.
सारिका मुगुंद्रा हिल्स. ह ह. पुुंजय अस ये याता
अजून. तो मॅप असतो क त्यात ड्रॉ करायच म्हणजे, तू व्यवथय समजते. आपल्या आपला ट्रेकन आपला समजेल तसं त्या भाषेत आपल्या असते. म्हणजे, त माझं घेऊन तुम्हाला कळणार पण नाही आणि येणार पण नाही.
हा.
त्या पेषा तुमचं मी समजून घ्यायचो‌.
हम्म. हां.
हॅलो
हा बोला की.
अ अ ह्याज्याव कर्क वृत्तावरून ते कुठल्या राज्यामधनं कर-
कर्कवृत्त नाही.
आ तुम्हाला सांगायलंय नव्हं.
व्हय.
हम
सांगितलेलं-
म
लक्षात नाही.
कर्कवृत्त गरम चपाती माझी. असं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यात- तो काय करायचं ग म्हणजे गुजरात र म्हणजे राजस्थान.
हा.
म म्हणजे? मध्यप्रदेश. स म्हणजे? छत्तीसगड.
हम्म.
ते त म्हणजे त्रिपुरा.
हम्म.
एवढं होणार.
हम्म.
किती?
काय?
तर मग माझी गरम चपाती ति म्हणजे त्रिपुरा
हम्म.
माझी म्हणजे अ मिझोर् आणि झारखंड.
हा.
कळालं?
हा.
आणि कुठे ट्रिप माहिती आहे का तुम्हाला?
नाही
काहीच माहित नाही?
हम्म, हम्म
तुम्ही अभ्यासाला जाता रोज?
ते कुठं केले दोन तीन दिवस झालं
बर करा अभ्यास करा
हम्म